काय बोलाय संग? तुम्हाला मेथी मटर मलाई ची रेसिपी माहीत आहे का?
कशाची?
मेथी मटर मलाईची.
नाहीय मात.
मग जर तुमला कोणती रेसिपी मिळेल सांगू शकता का तुम्ही.
नाही मग तू रेग्युलर बोललास तर चालतंय.
रेग्युलर बोलला अस चालत आता काय बोलायचं असते.
काय आता रेग्युलर बोलताय बोला की कॉलेजला जातय काय तुम्ही. जेवणार आहे आता नऊ ला जेवणार आहे नऊ ला.
चालतंय. चालतय ग चालतय म्हणता ना मला माहित आहे सलू. हॅलो.
हा.
काय स म्हणत त काय म्हणत हो तो आपण.
जेवलासा काय विचारलं साहेब जेवलो नाही. मी माझा उपवास आहे. जेवत नाही सात दिवस.
का हो कशातून उपवास करताय तुम्ही ल टीका करायच नाही काय?
अ हे पारायणला बसलोय गोरुचरित्राच.
होय, त्याची जरा माहिती देऊ शकताय का?
हा.
हम्म सांगा सवण सांगा.
अ गुरुचरित्र गुरुचरित्र म्हणून पुस्तकहाय मोठं.
कोणत्या देवाचं?
स्वामी समर्थ यांच यांचं दप्त महाराजांचं आहे.
बरं.
मग ते घेऊन सात दिवसाच.. परायण असते. गुरुचरित्र गुरुपौर्णिमाच्या आधी बसायचे असते. सात दिवस...
बर...
मग तुमची काय मनोकामना असली तर ते पूर्ण होते.
हो...
मग ते करायचा नियम आहेत.
म त सगळं सांगा की प्लीज.
ते बाहेर कुणाच्यात जेवायचं नाही. कुणातलं पाणी प्यायचं नाही.
हो.
बाहेर जास्त कोणाला जायच नाही.
बरं म्हणजे कुणाच्या म्हणजे फक्त आपल्या घरीच राहाचं असतं का म्हणजे घरातून बाहेर पडायचं नसतं का.?
तसं काय नाही. कामावर तेन जाऊ शकताय. जाऊ शकताय बाहेर इकडं तिकडं पण त्यांच.. च्या घरात जाऊन दुसऱ्यांच्या पाणी वगैरे तेन प्यायच... पाणी प्यायचं नाही. काय खायचं नाही काही नाही.
हम.
आणि जेणेकरून पहाटच.. वाचायचं आणि एकच टायमिंग ठेवायचं असतं त्या टायमिंगमध्येध्ये बदल करून चालत नाही.
बर... मग ते कशाबद्दल करत असते काय परायन तेन.
आता ते सांगितलं आहे ना.
कशा बदलला करायचं असतंय..
तुमची काय मनोकामना असेल ती पूर्ण व्हायच असली. तुमच्यात कोण आजार असले. परत तुमच काय तर इच्छा असली क्वालेजीमध्येध्ये तुम्ही पास व्हायचं किंवा... त तथे कुठं जॉब लागूदे दे. असंसं तस काय काय तुम्ही मनातुम काय इच्छा ती पूर्ण करावी असली तर... अ
अस आहे काय का मग तुमची कोणती? इच्छा आहे का? तुम्ही त्याबद्दल करता का?
व्हय.
ह मग त्यामध्ये का पॉझिटिव.. प मग तुम्ही जे इच्छा त्यामध्ये करताय त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह चेंजेस आलेत काय?
नाही अजून खरं काय पूरण झाल्यावर कळत त..
होय काय कधीपासून करता तुम्ही?
गुरुवारपासून केले.
ह्या गुरुवारपासून काय? ह्या मी सात दिवस मग त्याची पूजा वगैरे मांडाय लागते का वेगळी अशी..
होय. मांडाय लागते..
मग ती कशी मांडायची पूजा? जरा डिटेल मध्ये सांगा. म्हणजे व्यवस्थित कळेल मला सुद्धा.
चौरंग..
हा..
चौरंग घ्या किंवा पाठ घ्या.
हा.
त्यावरी स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा तर महाराजांची प्रतिमा द्यायशी
हां
आणि एक नारळ
हां
आणि एक सुपारी आणि एक रुपये
हां
अं तिथं तांदुळ ठेवायच. त्या तांदळावर एक नारळ ठेवायचा नारळावर एक -दोन पानं सुपारीे आणि तो रुपये आणि पुस्तक वाचायच्या आधी एक माळ जप करायची स्वामी समर्थानची किंवा दत्त महाराजाची म माळ जप केल्यानंतर मग पुस्तक वाचाय चालु करायचं रोज नऊ अध्यायच नऊ अध्याय वाचायच.
हां असं त्यामध्ये किती अध्याय असतात?
त्रेपन्न अध्याय आहे.
त्रेपन्न अध्याय आहे का आणि रोज नऊ अध्याय त्याच किती ते किती म्हणजे अ सकाळी पहाटे उठुन आपलं सगळं आवरून
हां पाहटेच पाच वाजता किंवा अं चार वाजता बसा पाच च्या आधी बसायचं नाही पाच च्या पुढं बसायचं नाही.
पाच च्या पुढं बसायचं नाही का हा हां हां हं होय काय मग तुम्हाला ही माहिती कोण दिली म्हणजे हे करायचं असं हे तुम्हाला कोण सांगितलं
मला बसायचं होतं पारायण म्हणून मी एका ठिकाणी विचारलो तिने सांगितलं अस असं बघा अस सगळं वाल एक दिवसाला पायाच ते मग एका ठिकाणी जाऊन विचारू तुमच्याकडे पुस्तक आहे काय ते? ते पुस्तक घेतल त्यांच पुस्तक घेताना सगळं विचारलं, कसं काय माहिती काय-काय सांगा म्हणुन.
हां.
माहिती होतं तुम्हाला?
हम्म.
चाटके बोध
हां- हां- हां. चांगला आहे. करा- करा अजुन, मग तुमचा आजचा कितवा दिवस आहे?
आजचा दुसरा दिवस.
दुसरा दिवस म्हणजे अजुन पाच दिवस तुम्ही पुजा करणार हाय. ह्म ह्म ह्म. मग तुम्ही तो उपवासाला मग आपल्याला फळं वगैरे खाया चालतात.
फळात तुम्ही काय खाल्लते? मी केळ खातोय फ
बाकीच्या मं फळा पण खात नाही का तुम्ही मग.
नाही.
का खायचं ना, आप- आपल्या तब्येतीची पण काळजी घ्यायची. तुम्ही कोणतं काम करताय?
वेल्डिंग.
मग त्यामध्ये शक्तीचा उपयोग होतो, मग तुम्हाला जर अशक्ती झाली मग तुम्हाला जरा जास्त फळ खाया नको काय मग, अस जास्त फळ म्हणजे एखादं दुसरं दुसरं फळं केळी सोडून केळी
तुम्ही कुठले एक कुठलं तरी एकच खायचं असत कुठलं पण.
म्हणजे कुठलं जर एकच फळ असं हे करून घ्यायचं.
कुठलं तरी एक अन्न वापरा किंवा अन्न खावा कुठलं तर करत्यात तुम्हा अल्ल, लसून कांदा हे सगळं वर्ज्य आहे. ते पाळायचं ते खायचं नाही तर
बरं.
भात तुम्ही खाऊ शकताय. किंवा चपातीही घेऊ शकताय. मग आमटी केला तरी त्यात तुम्ही काय घालायचं नाहीये कांदा, लसू सून तेन
हम्म. मीठ, तेल घालायला चालत निस, मीठ घालाय चालतंय.
चालते ते सगळं चालतो.
असंय का? हं हं. चागलंय- चागलंय भारी करताय हं थँक यु हं सांगितल्या बद्दल मला हे काय माहित नव्ह त तर तुम्ही सांगितला. नाही अजून आहेत एक मिनिट, कट झाला का काय फोन?
हाय कि
एक मिनट, हॅलो.
हा.
किती मिनिटं झालीत बघा जरासं?
सात एकोणीस
सात आहेत, बोला अजून. तुमच्याकड पाऊस पडलाय काय आज, आं.
तुम्ही काय करालयसा आता?
मी आत्ता भाकरी करा लागले बघा.
हम्म. तुम्ही आता काय शिकतायसा काय काय?
होय मी आता एम सी ऐ फर्स्ट लास्ट इयरला आहे. आता सध्या माझ प्रोजेक्ट्स वगैरे चालू आहेत. मी एका ठिकाणी अ, गोल्डच्या अ दुकानामध्ये जॉब सुधा सुधा जाते मी आता.
हॅलो.
बर.
असं आहे पहा. तुमच्या घरामध्ये कोण तुमची बहीण वगैरे काय शिकते?
हम्.
शिकत्यात शिकत्यात.
काय शिकत्या ती, माझ्या बॅगेत हाय ब.
एकटी हाय, ती पण एम सी ए करायल्या.
हम.
म एकटी हाय ती नर्सिंग करायल्या.
नर्सिंग करायक्या कुठ ॲडमिशन टाकल्या?
इथ, अब्दुललाट मध्ये, गुरुकुल कॉलेज मध्ये.
होय काय तिथं नर्सिंग नर्सिंग आहे का तिथं? किती फि येते तिची म?
दहा हजार फि हाय.
एका वर्षाची दहाजार?
होय.
एका वर्षाची दहा हजार आहे का तेवडीच दहा हजार आहे?
तीन वर्षाची दहा हजार हाय.
कारण आमच्या इथ एका मुलग्यान घेतलाय त्याची फी दहा हजार रुपये त्यांनी सांगितल्या. म्हणून म्हटलं. असंय काय हा. म ते म ते तिझी बारावी कुठल्या कॉलेजला झाली मग?
अ गोविंदराव.
गोविंदरावला होय आणि मोठ्या बही, तुमची मोठी बहीण काय करते? ती एम सी ए करते ती काय करते, कोणत्या कॉलेज ला हाय ती?
तिने जे जे मगदूमला आहेत, जयशिंगपूरला.
जयसिंगपूरला हा, मी इथं डि के टीला हाय.
हम्म.
म, करते की नाही अभ्यास म तुमची एम सि ते वाली बहीण.
काय माहीत आता, मी तर थोड जाऊन बसतय तिथ बघत बसाय
म.
करत असणार ये की,
तुम्ही तिचा भाऊ हाय, म्हटल्यावर तुम्हाला माहित पाहिजे ना?
व्हय.
म
मी घरात नसतोय.
म कुठे असताय तुम्ही?
मी बहेर असतोय कामावर
हा हा
मला सांगून जायेत नाय कॉलेजला ती
हो
जाताना काय मला सांगून जायेत नाय चाललोय म्हणून फोन करून तेन सांगत नाय.
नाय सांगत अहो, तुम्ही ते काय पारयना बसला ना त्यामुळे तुम्हाला किती ला उठताय काय माहीत नसत ना तिला त्यामुळ फोन केले नसणार ये तुम्हाला असं काय नसणार नय.
आणि कॉलेजला जातो म्हणत्या कॉलेजला जातो म्हणत्या मैत्रिण आले नाहीत म्हणून
अभ्यास करते ना, हे महत्वाचं बाकीच काय महत्त्वाचं नाइये इथं
असं
तेज्या होय, म कुठला अभ्यास कराय गेलती काय सांगितलय का तुम्हाला?
नाय सांगीतलं.
म
तुम्ही विचाराला पाहिजे तिला, कुठला अभ्यास करायला गेलतीस किंवा काय? तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ये की ती कोणता अभ्यास कराय गेलती हे बघनं
आणि मी विचारलो आणि तेच तेच माहितीये.
काय झालं?
तेच सांगितलं का, दुसरं सांगितलं माहित हाय?
पुढे तुमची बहीण नाय तुमचा बहीण तुम्हाला विश्वास पाहिजे की ती खोटं बोलेल किंवा नाई असं
हाय की विश्वास
मग मम्मी भाजी हे झाल्या. आमटी, हॅलो हॅलो
कोणती भाजी करालयसा म
टॅमॅटो भाजी केलीय. भाकरी करतय बघा आता
हा
म, एक मिनटं ह कट करा. आणि लगेच मला कॉल बॅक करा काय? हॅलो तुमच एक कॉल होतय. कट करू काय?
असूदे की, बोला की,
अकरा मिनट नाही नाही नाही बरोबर ठेवे की आणि तुम्ही कॉल करा की